हॅलो
हॅलो
हा नमस्ते ताई बोला ना
हा नमस्ते
हॅलो आवाज येतोय नमस्ते नमस्ते कश्या आहात तुम्ही कश्या आहात म्हणलं. आम्ही पण मजेत हाय मजेत मजेेत, हो चाललंय जेवण, हो सकाळचा झाला आता दुपार ची चालली तयारी बोला ना,
पाऊस वगैरे आहे का?
पाऊस नाही ना, तुमच्याकडे आहे का?
नाही आमच्या इकडे पण नाही आज, वातावरण आहे थोडं पण ऊन पण आहे, थोडं.
हा तसच आहेस, इकडे पाऊस दिवस चांगला होता. आता नाहीे पाऊस हम्म, बाकी काय चाललंय, मुलं वगैरे
मुलं काही नाही एकच मुलगी अडीच वर्षाची खेळून राहिली ती.
अच्छा अंगणवारले नाहीेतात का?
नाहीई,
हा हा हा,
पुढच्या वर्षी टाकायचं द आप नाही.
नाही नाही अंगणवाडी मध्ये कशी सवय लागते, ना पाठवायची ना शाळेमध्ये,
हा नाही आम्ही इथे संभाजीनगरला राहतो ना,
अच्छा,
हम्म इथं जवळपास नाही, त अंगणवाडी हम्.
हा मग आता इंग्लिश मिडयमलाच टाकावं लागल. तुम्हाला नाही, का सिनियर केजी जुनियर के जी,
हो,
साडेतीन वर्षाची होऊन जाते, पुढच्या वर्षी
हा हा बाकी काय आवडतं तुम्हाला! काय नाही चालय काम करतोय. काय आवडतं म्हटलं तुम्हाला!
हम्,
सण वगैरे तुम्ही पुण्यातूनच बोलताय ना? अच्छा
तुम्ही,
काय आहे तिकडे पाण्यासारखं आम्ही इथून पुण्यावरून बोल,
हा पाहण्यासारखं भरपूर आहे, बीबी का मकबरा अ, ते वेरूळच्या लेण्या घृष्णेश्वर मंदिर, सिद्धार्थ गार्डन,
वेरुळ च्या लेण्या पण बघण्यासारख्या आहेत.
बीबी का मकबरा तो इथं आहे ना हो,
कुठे?
बीबी का मल,
बीबीिका मग बराच म्हणतात.
हा इथं नगरला आहे, ना नगर
नाही इथे इथे पण आहे संभाजीनगरला,
अच्छा तिथं पण आहे का!
हा खूप छान आहे बघण्यासारखं.
अच्छा गेलत का कधी फिरायला?
हो एकदा गेलेलो आम्ही. झाड वगैरे आहेत खूप छान आहे बघण्यासारखं हम्
आणि वेरळची लेणी तिकडे तर डोंगरात नाही का सगळं कोरलेलं
हा दगडा दगडापासून सगळे बनलेले खूप छान येते पण थंडगार आहे दम लगे आज गेले हिरवगार बाजूले डोंगर पण
पावसाच्या दिवसात पण चालू असतं का
हा पावस पावसाच्या दिवसात पण नेहमीच चालू राहत ते
हा हा हां हां
हम्म तुम्ही नाय का आले कधी
वर उचाले आ ना गेलले आम्हीच ला गेली होती आमच्या शाळेमध्ये तेव्हा गेलेलो आहे शाळेमध्ये हा हो जर च गणपती त परत लईनद्री आणि ते इकडे गावधरण नाही का ते असं नाही का बरेच परशिवनेरी बरेच जागी गेलो होत आम्ही
हा हम् इथं वेरूच्या लेण्याला आलं कि परत तिथं घृष्णेश्वर मंदिर जवळाच आहे तिथून दोन किलोमीटर ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ना ते पण होऊन जाते हम्म
हा हा हा कस अशा ठिकाणी गेल्यावर वेगवेगळंच वाटतं नाही का म्हणजे नाही का एकदम असं शांत
शमत वेरू वेरूच्यालिण्या तर खूप बघण्यासारख्या आहे हम्
हा हा हा हा इकडून तिकडं अस जायला जागा नाही इकडून तिकडे निघायचं पण दरी किती मोठी मोठी साईड ला
हो हम्म भरपूरे बघण्यासारखं
पावसाच्या दिवसामध्ये ते एकदम छान वाटत असत नाही का पाऊस पडतो म मस्त वाटत हा हा हा हम बाकी काय दिवाळी वगैरे कशी करतात तुम्ही हो माझी मुलं कॉलेजला आहे कॉलेजला हो एक मुलगा एक मुलगी आहे कॉल झाला हा दिवाळी वगैरे करता का तुम्ही द सण वगैरे
हा गावाकडे जातो ना
हम
दिवाळी गावाकडे साजरी करतो आम्ही नाही वाशिम आहे आमचं गाव सहा सात तास लागतं तथून संभाजीनगरून ह् तरी पण आम्ही जातो कारण दिवाळी मेन ना
आपण प्रवासामध्ये माणूस थकून जातो नाही का
थकून गेले तरी पण मग ते जावंच लागते ना कारण दिवाळी आपला सर्वात मोठा सण आहे
हा हा हा
गावाकडे सगळ्या सोबत छान वाटते तुना सगळे एकत्र येतात
हा हा हा
तेवढंच
ह
हम्
बाकी आता वट पौर्णिमा आलेली आहे
हा करतो हा करतेना सगळ्या बायका एकत्र जमतो जातो सोबत.
हा हा
तुम्ही जातत
अजून काय करतात अजून काय करतात सांगा ना माहिती
अजून काय नाही सगळे सोबत जायचं वडाची पूजा करायची
हा अजून उफल धरायचा
हा हा उपवास धरायचा एकमेकीचे ते आंबेवर.
हा आणि नंतर होन ते दोरा दोरा बांध होनते काही फिराय घेत
हा वडाचा
हज जनमजून मी नवरा मिळू की प्रार्थना करतात ना
हम्म
मी पण तरी पण सांगते नाही का थोडी थोडी माहिती माहिती मला
हो का वापरे बरीच माहिती मग तुम्हाला
हो अंगणवाडीला ये ना मी अंगणडला होते आता नाहीय हम्म तर सगळे सण वगैरे माहिती नाही का गावाकडचे
हम्म हम्म
अजून
मग आज काय मोहरम आहे मग तुमच्यात असेल ना आज काही
हा
आज ते मोहरम तुमचाच असते वाटते ना
हो आज आहे ना मोरमे आज आमची
काय हे करतात
मोहरम आज रात्री नाही का काल न मोहरमचा नऊ दिवस होते ना. नववा दिवस तर भाजी आणि खिचडी त्याच्यावरती नाही का न वैद्य ठेवतात देवाला आणि. आज सकाळी नाही का खिचडा बंद सगळे सात धान्याचा. नाही का मिक्स करून ते बनवतात. आणि संध्याकाळी मग ते मोहरम अनेक जागेवर मिरवणूक काढतात त्याची.
हा हा.
आणि नंतर विसर्जन करतात पाण्यामध्ये ते नाही का निव. त्यांचं कसं गणपती वगैरे असं पाण्यात हे करतात. हा तस पाण्यामध्ये हे करतात नेऊन आणि. मग ते रोड बनवायात रोड माहितीय का.
हो ते.
गोलगोल असते रवयाची रव्याची असते. नाही नाही याच्यामध्ये भट्टी म भाजून आण.
हा ते कोळशामध्ये ना.
हो तेच.
मी खाल्ले नाही पण बघितले असे म्हणजे असे मोबाईल मध्ये व्हिडिओ.
हा. गोळाची करतात कोणी कोणी साखरेच करताय घराज. आवडत तसे हो.
हम्म.
खाल्लं ना भिजून फार छान लागत.
हम्.
हम्म प्रत्येकाला प्रत्येकाची सण दिलेली आहेत नाही का त्याप्रमाणे कराव लागतात आपले.
हा हा.
आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक देशाची विशाची सगळी माणसं आहेत नाही का.
हो पण हे परिपूर्ण आहे आपला भारत देश.
खूप छान आहे पण आपलं भारत.
आपल्याला अभिमान आहे आपल्या देशामध्ये आपण नाही का ह्या देशामध्ये राहतो.
हो हम्म.
बाकी काय म्हणता. आमची आता ही झाल्यानंतर मग बकरी. बकरी ईद गेली आता त्याच्या अगोदर रमजान ईद होती. सण वगैरे हे करतात रमजन ईदच पण माहिती आहे. एक महिना उपवास असत हो एक महिना असत. ना कडिकोट हो पकडते जेवढं होतं तेवढं आता. काम पाहून ते करावं लागत ना. हा हो. मग ते शिरप्रमा वगैरे.
हम्म एक एक महिना मग तेव्हा त्रास. नाही का तेव्हा तो उन्हाळाच असतो ना.
अह त्रास होत नाही असं कुठे आहे का पण आपल्या देवासाठी आपल्या जीवासाठी.
हा काहीतरी एक आपलं प्रथा म्हणून. समोर चालवायची. त्रास नाही पण नाही होत एवढं म्हणजेद हे झालं की
पहिला पहिल्यांदा नाही थोडस वाटत बर नंतर मंग. नंतर नाही होत मग न कि त्रास पंद सवय लागल्यावरती. हम्म नवे नवे. कपडे घालत्या तीज ला.
हो आमच्या इकडे दिवाळीला घेतात तसे नवीन
हां.
दिवाळी सारखं साजरा होते वाटतं रमजान ईद आमच्या इथे आमच्या इकडे श्रावण महिन्यात एक महिना उपास असते. श्रावण महिना
आओ पण तुमचे ते उपास कसे एवढे कडेकोट नसतात ना हो. महिना्भर जरी असलं तरी नाही कारण म्हणजे खाऊन फराळ वगैरे करतात ना परत नवरात्रीला पण फराळ वगैरे करतात.
हां.
असं नाही ना काहीच नाही खा खायचं असं म्हणजे बण पहिल्यापासून जी प्रथा आहे तसं आहे. नाही का?
चालते मग छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून
नाही छान वाटलं मला फन फोन करत जा.
हा मी लावू का थोड्या वेळा ना आ माझ्या मुलीला आंघोळ घालते मग करते.
हो चालेल.